हॅलो
हम्म येतोय आवाज माझा
हो हो येतोय बोल
ओके काय चाललं आवरली का कामं सगळी
हो आवरली आता काय संध्याकाळचं जेवण बनवायचंय
माझं पण तेच चालू आहे एकीकडे जेवण स्वयपा प भाकरी भाजी डाल भात असं असते माझं संध्याकाळचं
अच्छा मी कधीतरी करते एवढं नाही करत भाजी पोळी सिम्पल
अच्छा
हम्म
लााल भात भाजी चालू आहे मी काय म्हणतो ति गं तू म्हणजे कोणते प्रोडक्ट्स यूज करते मेकअप सासाठी वगैरे सांगशील का मला मला जर ऑर्डर करायची
अच्छा अ मी म्हणजे माझ प्रत्येक जे मेकअपच काय म्हणता येईल प्रोडक्ट प्रोडक्टला काय म्हणतात मराठीमध्ये वस्तू वस्तू हा तर प्रत्येक वस्तू मी वेगळी वेगळी घेते. म्हणजे जसं की आता कॉम्पॅक्ट असेल, तर ते मी मॅक कंपनीच वापरते. आणि म्हणजे कॉम्पॅक्ट पण नाहीये तेे, ते हे आहे. लूज पावडर म्हणून आहे, हा.
हा
तर ते बनानाच आहे काहीतरी त्याच आहे शेड तो आहे आणि फाउंडेशन मध्ये म्हटलं तर अ म्हणजे मी खूप प्रकारचे ट्राय केलेले आहेत आधी मी फिटणीच करून बघितलं त्यानपण छान मेकप व्हायचा, आणि त्याच्यानंतर मग अ मॅक् मॅक्सच यूज करते, तर त्याच मला म्हणजे खूप चांगलं वाटलं ते, थोडस असं ग्लो येतो चेहऱ्यावर. लगेच इन्स्टंट ग्लो, पण मला असं वाटत थोड एक शेड ना माझा, अ जास्त गोरा झालाय, तर तो थोडा कमी पाहिजे, एक शेड.
अच्छा.
हम्म, आणि अजून म्हटलं तर कन्सिलरची मला खूप जास्त गरज पडते, कारण थोडे मला, डोळ्याखाली काळ वगैरे आहे, बाकी फेस माझा क्लीन आहे. पण डोळ्याखाली काळ असल्यामुळे मला कन्सलरची आवश्यकता जास्त मग ते मी इनसाईटच वापरते. ते त्या कंपनीचं इनसाइटचं म्हणजे कव्हवरेज अ लवकर देतं ते. तर त्यामुळे मला ते आवडतं, आणि कमी किमतीत आहे.
अच्छा, ओके. तर माझ सांगायच, हा, माझं सांगायचं तर मी हा फिटमीचच कॉम्पॅक्ट वापरते, आणि अ फाउंडेशन पण मी फिटमीचच वापरते, कारण आणि त्याचा ग्लो इतका छान म्हणजे. असं मेकअप, फक्त त्याचा फिटमीचा कॉम्पल्स जरी, तू लावलास ना. तरी असं, म्हणजे फाउंडेशन लावायची पण कधी कधी गरज नाही वाटत, त्याच्यामध्ये माझा तो एक मी, एकशे पंधरा नंबरचा जो एक शेड आहे. तो यूज करते, खूप छाने त्याच, म्हणजे एकदम असं अ असं, पिंकिश पिंकिश असं जरा, अ ग्लो करतो फेस आपला. मला खूप आवडतं तो. आणि फाउंडेशन पण मी तोच फिटमीचाच वापरते, तो पण एकशे पंधरा वगैरे असं त्याचा नंबर आहे. खूप छाने, आणि कन्सिलर म्हणालीस तर तु मी, शुगरचा वापरते. अ शुगरचं कन्सलर खरंच खूप छाने, मी युज करते, म्हणजे मला पण असं थोडं आता, अ म्हणजे मला पण फेसमध्ये एकदम क्लीने, पण आता हे, कसं जागरण वगैरे झालं, बेबी वगैरे असल्यामुळे, मग ते ब्लॅक सर्कल आपल्याला होतात. म तेवढंच मला झालेलय. म्हणून मग मी पण तो कनसिलर शुगरच वापरते, आणि शुगरचं मी फाउंडेशन पण, वापर लेलय, म्हणजे त्याची एक स्टिके, जी ती जवळपास ती माझ्या जवळ दोन वर्ष राहिली होती ती स्टीक, म्हणजे खूप छान त्याचा इफेक्ट होता, शुगरचा.
हो आणि माझ्याकडे आहे शुगरची लिपस्टिक आहे, ते काय झालं होतं. अमेझॉनला एक ऑफर होती. आणि त्यामध्ये ना मी, शुगरची साडे सहाशेची लिपस्टिक पंधरा रुपयाला का काहीतरी घेतल्या होत्या, अशा चार लिपस्टिक.
अच्छा, व्हाव मस्त, कशावरन मागवली होती ती?
ॲमेझॉनवरून मागवली होती.
अच्छा मस्त खाली त
अ ते थोडस वेगळी ऑफर होती म्हणजे एक अ जास्त अ किमतीच प्रोडक्ट घ्यायचं. आणि त्याच्यासोबत ती लिप्स स्टिक समजा फ्री मध्ये ऍड होत होती, तर मी काय करायचे अं दोन ॲड टाकायचे अ पता, दोन पत्ते टाकायचे माझे. आणि एक गावाकडचं टाकायचे, आणि एक मी जिथे राहते तिकडच टाकायचे. तर माझ्या, मी जिथे राहते तिकडे फ्रीवाला प्रोडक्टचा टाकायचे, मग ते फ्रीवाला प्रोडक्ट मला पटकन येऊन जायचं, अन फ्रीवाला प्रोडक्ट साठी पंधरा रुपये काहीतरी द्यायचे होते तर मी ते द्याय देऊन टाकायचे त्यांना. म्हणजे पे करून टाकायचे आणि जे हा जास्त किमतीच होत ना तर ते फ्री वाल प्रोडक्ट मिळाल्याच्या नंतर एक दोन दिवसांनी यायचं तर मग मी ते हे करून टाकायचे काय करायचे कॅन्सल करून टाकायचे.
अच्छा पण ते कसं ग म्हणजे तू ते कुठला ऍप वगैरे आहे का तुझ्याकडे?
नाही नाही नाही नाही काहीच ऍप वगैरे काहीच नाही जस आपण ऑर्डर करतो नॉर्मली तसच सेम फक्त त्या ऑफर येतात कधीतरी ते टेलिग्रामला एक आहे चॅनल. तर त्याच्यावर त्या ऑफर्स येतात ना.
अच्छा.
हा तर हा तर तिथून कळतं की ही ऑफर आहे सध्या. मग ती सगळं सांगते व्यवस्थित काय केल्यानंतर कुठल्या प्रोसेस नंतर काय करायचं म्हणजे स्टेप बाय स्टे
अच्छा अच्छा ओके. मी ना मी असं एकदम म्हणजे मला असं कपड्यांच्या बाबतीत मी असं शॉपिंग करते असं. काही असेल तर ऑफर वगैरे काय असतील तर मी ते तेच वापरते म्हणजे त्या म्हणजे माझ्याकडे एक फ्लिपकार्टला असे वाउचस वगैरे असतात बग मग ते घेऊन मग मी त्याच्यामध्ये करून टाकते.
हा मी करत असते ते फ्लिपकार्ट वरून पण, अ कॉइन्स वगैरे वापरून करत असते. सुपर कॉइन्स म्हणून येतात.
हा तेच. बरोबरच. मिशोला पण असतात ते सुपरकॉइन्स वगैरे आपले ॲड झाले नाही ते मग त्याच्यामध्ये होऊन जातं.
नाही मिशोला तरी नाही माझ्या बघण्यात मिशो नाही दिसले मला कधी एक दोन
एवढं तू हे करशील ना, जेवढं तू ऑर्डर करशील ना, तेवढे ते गोल्ड कॉईनस होतात मग त्याच्यामध्ये जेव्हा तू ऑर्डर कर तेव्हा टेन पर्सेंट किंवा ट्वेंटी पर्सेंट वगैर होतात मायनस.
अच्छा तुझी डाळ शिजली वाटते.
हो आवाज आला ना होणार.
हम्म. तर अजून म्हटलं तर मी म्हणजे ट्राय करत असतो वेगळे वेगळे तर एक लॅकमेचीच बघ लूमट क्रीम म्हणून आहे तर ती पण म्हणजे बाकी काहीच लावायची गरज नाही फक्त थोडस असं एक काय म्हणता येईल एक छोट्याशा दाण्या एवढं ते घ्यायचं ते लुमिरीिट क्रीम आणि मग ती फेसवरर म्हणजे डायरेक्टली लावायची त्याच्यानंतर लगेच आपल्या चेहऱ्यावर लगेच तेज दिसून येतं
ओके
बाकी काहीच नाही लावलं तरी चाल तर ते एकदम असं अ म्हणजे काय नैसर्गिक म्हणू शकतो आपण त्याला.
हम्म मी ना आपलं आपल्या आवळं क्युब्स असतात ना आं त्या बनवून ठेक अ म्हणजे आपलं त्याच्यामध्ये आवळ्यामध्ये अ जिंजर आपला सॉरी आलं वगैरे टाकून मिरची मिरची नाही... आलं टाकून फक्त त्याची पेस्ट करून घ्यायची आणि ते आपल्या आईस क्यूब बनवतो ना... तसं क्यूब बनवायच्या आणि मग हा...
मिरची पण लावते का?
मिरची नाही ग मिरची चुकून आलं माझ्या तोंडात.... अ त्याच्यामध्ये फक्त..... अ आवळ्यामध्ये फक्त आलं घ्यायचं थोडस.... आणि मग मिक्सरला हे करून त्याच अस आपलं त्याचा पल्प असतो ना तो बाहेर काढायचा... आणि मग ते आपल्या बर्फाच्या ह्याच्यामाझ्ये.....
हा हा.... तर मला ना माझा फेस एकदम अ म्हणजे एकदम मऊ आहे... आणि काही डाग वगैरे जास्त नाहीय तर मला असं काही म्हणजे वेगळं करायची गरज.... पडत नाही आणि हा.... मग मी कधीतरी मला आठवतही नाही कधीतरी वर्षातून एखाद्या वेळेला मी आईस क्यत बर्फाचं पाणी वगैरे घेत अस.... कधी चुकून आठवण आली तर नाहीतर ते घेत नाही.... आणि हळदबाण म्हणजे एक म्हणतात त्वचेसाठी चांगली असती पण माझ हा ते बाबतीत सांगायचं झालं तर मला ते अजिबात हे नाही करत. म्हणजे मी जर ते लावली हळद तर माझा चेहरा उलट काळा पडतो लोक म्हण.... उजळतात पण माझा काळा पडतो....
अच्छा नाही मी करते मी बेसन आणि हळद मिक्स करून... मग साय थोडीशी घ्यायची आपली दुधाची साय.... मग त्याचं मला आहे म्हणजे असं कधीतरी असं वाटलं ना.... म्हणजे असं नेहमी नाही करत पण कधीतरी वाटलंंत हे आपला जुन रामबान उपाय म्हणतात त्याला.... मग ते हळद त्याच्यामध्ये साय आणि थोडस बेसन वगैरे टाकून.... अ ते पूर्ण आपल्या बॉडीला वगैरे सगळं त्या आपला मैल असतो ना तो बाहेर काढायचा.... म्हणजे घासून रगडून वगैरे मण ते एक चांगलं आहे... आणि पहिले आपण ब मुलतानी माती वगैरे युज करायचो आता कुठे ते युज होतं आता कोणते कोणते.... मॉचरायझर वगैरे आले.... मी सिटाफिलचा एक फेसवॉश युज करते त्याचा पण मला खूप चांगला रिझल्ट आलाय.... म्हणजे सटफिल तर म्हणे ते क्लिंजरच आहेत आणि फेस वगैरे तर नाही होत पण खूप छान इफेक्ट आहे त्याचा सिटाफिलचा...
नाही सेटाफिमच मी खूप लोकांकडन ऐकलेलं आहे.... त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे....
हो मी युज करते ना मी डेली युज करते त्याचां मॉइश्चरायझर खूप छान आहे..... आणि त्याचं पण त्याचे प्रोडक्ट थोडेसे महाग आहेत सिटाफीलड चे.... पण बाकी त्याचं म्हणजे रिझल्ट तर छान आहे त्याचा....
नाही जे ज्या गोष्टीची म्हणजे दर्जा म्हणू शकतो आपण.... चांगला असतो चांगल्या दर्जेची वस्तू असल्यानंतर किंमत देखील तशीच असणार ना...
मॅगच मला पण युज करायच मी कधी म्हणजे युज नाही केलं ग मला....
नाहीय मला... मी तुला म्हणजे अस सल्ला देऊ शकते की मी फिटमीचा वापर... वापरलेले आहेत मी फिटमीचे सगळे फिटमीचे.... फाउंडेशन वापरलेलं आहे कॉम्पॅक्ट वापरलेलं आहे पण त्याच्यानंतर मी मॅकवर आले.....
अच्छा....
आणि अजून एक सांगायचं झालं तर एक फाउंडेशन आहे... ते खूप म्हणजे थोडस महाग आहे पण मला घ्यायचंय ते मी अजून घेतलं नाही अ काय रेड अशी लाल कलरची बॉटल आहे बघ अ कुठली कंपनी ग मला आठ पत नाही आता आ..
हुडाची हुडा....
नाही नाही ही कंपनी नाही आहे बघती मला वाटत हा काय? हो....
नाही मला आठवतलं ते आता घवीन आलंय बघ एक स्ट्रोप्र्रीम म्हणून म्हणजे ते आपण ती पण चांगली यूज
हा हा हा शोक हा ते स्ट्रोप क्रीम सारखंच आहे थोडस फाउंडेशन आहे पण टॉट अँड की हो बरोबर टडॉट अँड कीच आहे
डोटमकीी
हा नाही खूप छान आहे खूप ते इन्फ्लुएं्र असतात ना त्यांच्याकडून मी खूपदा ऐकलं आहे डॉट अँड की बद्दल खूप चांगला हे येतो त्यानं
मला लिपस्टिक पण मला नायकाच्या लिपस्टिक मला जास्त आवत मी नायकाचेच युज करतते ते सगं लिपस्टिक माझ्या नायकाचेच असतात आणि असं डेलीवेअर ला वगैरे जसं रोजच्या वापरातल्या मग आपली इन्साइटच्या वगैरे वापरते मी
अच्छा इन साइट पण चांगलं आहेत बर का आणि म्हणजे मी भरपूर असे ब्रँड वापरलेले आहेत इनसईट इनसईट नाहीये माझ्याकडे पण लॅकमे जी आहे ती पण एक मला खूप आवडते आणि खूप गोड कलर येतो म्हणजे मी जेव्हा जेव्हा लावला ना मला एक दोन तरी जण विचारतात की कुठला शेड आहे वगैरे माझ्या बहिणीन पण विचारलेलं आणि तिनं सेम तेच ऑर्डर केलं नंतर
अच्छा ते लिपस्टिक ची पण शेड म्हणजे मला न्यड शेड आवडत त्यात म्हणजे जास्त डार्क शेड नाही आवडत मला अ
तात पण कधी कधी फंशन ला छ वातात
हो साडीवररती जेव्हा आपण काटपद्तर साडी वगैरे लावतो म्हजे डार्क कलरची तेव्हा मग ते डार्क कलर चांगले वाटतात
हो चालेल छान वाटलं तुझ्याशी बोलून छान होत्या तुझ्या ब्युटी टिप्स
मला पण छान वाटलं तुझ्यासोबत बोलून
धन्यवाद
धन्यवाद